हॅलो.
हो का.
जेवण करणार.
त झालं जेवण?
हा झालं. हाव का.
म्या म्हणलं आता भांडे घासून काढतो नाही तर मग काहीतरी काम करतो. तु अभ्यास कर. दोन्हीतून एक कोणतं भी.
उद्या करन मी आता.
आव. हा तिकड
काय चालू आहे तुमचं?
त्वा काय कल्ली? हो गां?
हा. मग? हव हव. सायलेंस वर फोन हुता?
हा.
हा, स्वरा गिली. म
ते त्याच्या क्लासमधी बसणार दोघा घरी घिऊन गेला. ते बोंबलू दे तिकड. हा.
ठीक आहे.
ठीक हाय. ठेवा, कट कर आता.
मायाच्या उतरावर अरे देवा!